हा बोला की. काय करताय?
काय नाही. आवरलं आत्ता जेवले. तुमचं जेवण झालं का?
आमच अजून जेवायच आहे.
हा. वेळ झाला
होय दररोज वेळच होतोय.
हा हा. अजून यायचे आहेत का ऑफिस वरून?
होय.
हा हा काय आणि पाऊस आहे का? होय सगळ्यांसोबत जेवण-
होय, पाऊस नाही इकडे गरमच आहे.
हा. इकड काल आलेला, आज काय नाहीे पाऊस इकडं. ड काल होता भरपूर.
ह
हा हा पाऊस कसा आता ते सगळीकडे पडेल असा म्हे हळूहळू- चालू होईल. एकदम काय नाही पडणार सगळीकडे.
गावाकडे वगैरे चालू आहे प.
हा हा गावी असेल पाऊस. गावी असतोय ना जास्त.
आ-आज काय मा-
हा हा हा.
हम्म बाकी काय आणि? नाही घरीच असते. हा ह. हो.
मग घरी काय करताय? का घरी बिझनेस वगैरे आहे?
बिझनेस वगैरे- काय नाही आता घरी बसूनच आहे हम्म हम्म.
ह्
ते आता घरात तरी हो ग्रॅज्युएशन झालंय.
हा ह. नाही काय तर करायला पाहिजे घरी तर बसून काय शिक्षणाचा उपयोग तर झाला पाहिजे.
घरी बसून तर लईच कंटाळा येतोय नुसता मोबाईल बघा काय करा मोबाईलच प्रमाण जास्त वाढलंय बघण्याच आता.
तेव्हा बाहेर कायत बघायचं शोधायचं जरा.
हो.
हम्म. तर मोबाईल पण सारखं हे होतय ना त्रास होतय.
होय तेच आता घरी कोण नसल कि मग आता काय करणार मोबाईलच घेऊन बसाय होते.
हा हे काहीतरी क्लास वगैरे लावायचे असे कम्प्युटरचा म्हणा शिवन क्लास
बघायचं आहे शिवण क्लास म्हणते लावायचं. बघूया आता अजून चौकशी करायची आहे कुठं हे करून घेतात ते.
हा हा बघायचं आजबाजूला माहिती वगैरे विचारायचं तुम्ही राह त्या एरिया मध्ये. कुठे ते क्लास वगैरेणार असते तर ना. चांगले टीचर कडे बघायचं जा
हम्म हा आहे त इथं पण विचारायला पाहिजेता आ बघुत
हा बघायचं फी वगैरे किती ते कसं आहे. कस शिकवतात तस आपलं तुमच जरी शिवलात तरी मग बर होते ना तेवढच.
हा इथ हाय टेलर पण त्यां त्यांच्याकडे कस ऑर्डरे जास्त असतात.
हा हा.
मग ते ऑर्डर असताना ते शिकवतील नाही शिकवतील असं होतय ना त्याच्या मग जरा आवगड होतय अ तसच बघणार आहे म्हणजे क्लास ते प्रॉपर शिकवतील ना सगळं
हा ते कस परर्फेक्ट माप वगैरे घ्यायला आले ना म सगळं हे होतय परफेक्ट होतय सगळं ब्लाउज जर माप घेताना चुकलं तर मग पूर्ण ब्लाउजच खराब होतय.
होय होय म आता ह्यांच्याकडे ते अ जास्त कस्टमर तेन तर ते गडबडीत तसंच होणार ना सगळे
हा तेच होतय ना आपण कस ते बाहेर पैसे देण्यापेक्षा आपलं ते होऊन जाईल ना तुम्हाला आवड हाय काय शिवणक्लास मध्ये?
हाय आवड तेवढी खर आता बघायची किती येतय? किती काय होतय.
हा हा. त्यामध्ये भरपूर व्हरायटी म्हणजे ब्लॉऊज म डिझाईन म्हणा ते वेगवेगळे प्रकार ब्लाउज चे
होय होय. आता बाहेर पैसे घालवण्यापेक्षा बघायचं काहीतरी करायचं म्हण
हा हा चालतंय की हे करायचं
बघु आता कसं कसं हो ते आरीवर्क वगैरे आता भरपूर हे आल्यात
हा हा हा.
होय.
नाही करत हे कराय
होय होय, तुम्ही कुठे जॉबला असताय काय
अ नाही घरीच असते. घरातूनच करते काहीतरी घरगुती आपलं बिझनेस हा. मी हे लाडू वगैरे ऑर्डर घेते.
हा हा.
हा तर घरी बसून तर काय करायचं, तेवढंच वेळ भेटेल तेवढं काय ते?
रेट वगैरे म कसं करताय तुम्ही? रेटस
रेट कसं द आपलं जेवढं हे आपण खर्च केलय त्याच्यावर एक वीस तीस टक्के एक्स्ट्रा आपलं हे लावायचं मार्जिन.
हा हा हा
हम्म होते एवढं काही होत नाही घरी बसून कायतरी आपलं करायचं हम्म आहे आहे काय थोडंफार येतय कमी कधी कमी जास्त वगैरे होत. ते कंटिन्यु असं असते. बऱ्यापैकी.
आणि बरं आहे ना घरगुती बरोबर
हा
घरगुती चांगलं हो ते बेकरी मधे ईकक्षा
हा त्यांचं कस ते करुन वगैरे ठेवलेलं असतय त्यामुळ घेतात लोकं. घरगुती आणिं आता ते गॅस मुळ जरा वाढलय ना.
हा हा तुमचे पण द दर वाढल्यास सिल्मा
हा होय.
हा हा सगळीकडच दर वाढलेत. गॅस मुळं
हा हं ह गॅस कसं आता ते टंचाई चालूये ना त्यामुळे जरा हे होतय.
आता वडापाव, कचोरी तेन किती पंधरा मला होते आता पाच पाच रुपये वीस वीस रुप पहिला केलेयं आता.
अरे होय त्याण ते तळायला लागतय नाही गॅस गॅस मुळं जे पदार्थांत तयार होतात ते म्हागल्यातच आहे. गॅसच महागलाय त्यामुळ तर ते वाढणारंच रेट.
होय होय.
समोरच्यांना पण परवडायला पाहिजे ना.
होय.
हम्म हम्म.
तेच ना आता मेसचं म्हणा मेस मेसला पण आता जेवणाचं वाढलं हो वाढवलेत ना रेट. ऐंशीची आता नव्वद केलीये.
नव्वद रुपये थाळी झाली काय?
होय.
हा हा हा. त्यात सगळीकडंच रेट वाढलेत ओ आता भाजीपाला म्हणा हे
आतासं म्हणजे महागाईच वाढवूण पूर्ण.
जसं हे होईल ते यु युद्धामुळं म्हणालीत वाढलंय वाढलंय ते आता युद्धं थांबलं तरी काय रेट कमी येईना.
आता रेट कमी होणार नाही उलट वाढेल आणि परत.
आता ते राहणार तसेच स्थिरच राहणार. पण एकदा वाढलेले रेट कमी करत नाहीत.
ह जास्त वाढतील उलट.
हो. पण काय आहे म्हणजे सामान्य लोकांनी काय करायचं? खर्चासाठी.
होय ते पण हाय म्हणजे कसं पैशाला किंमत नाही असं झालंय, किती पण कष्ट करा, काय करा. त्याची का अं मूल्य पैशात मूल्य वाढलेलं.
आता महिनाभर काम केलं एक दोन दिवसात प पगार आला की सग संपले पैसे महिना
संपलं होय महिनाभराचं हे होऊन जात एकदा. नमस्ते दोन तीन दिवसात म्हणजे पगार सगळा संपवून जाते.
एंडिंग ला काहीच राहत नाही होय होय त्यात
प्रत्येक भाजीत तपाला वाढला, ते सोनं वाढलं, चांदी, पेट्रोल, डिझेल, सगळ्यावरच, खाद्य पदार्थ, आणि मेड. लक्च म्हणजे कुठलचं हे ठेवलं नाही अस कि महागाई वाढली नाही, सगळ्यातच महागाई वाढली. आता साधा दवाखाना जायचं म्हंटलं तरसगळं हे होतय
होय, आता सर्दीच ताप आला तर.. ते होतात पैसे..
होय..
हम्म
आ हा.
पडा
सगळं. हेच आहे, महागाईमुळे बाकी काही नाही आता आवरले हे, जे जेवण त झाले.
हा.. हा..
हम्म
लवकर आवरते वाटते, लवकर झोपत असशीला
होय लवकरचं, मुलं ते शाळेत जातात ना, म ते त्यांना जेवण वगैरे देऊन
हा हा मुलांची शाळा चालू झाली
हा आजपासून झाले मग त्यांच टिपीन न वगैरे असते सकाळं मग
हा
त्या लागते
हम्म आता दंगा जरा कमी झाला अस शाळा चालू झाली
होय दिवस बरं जरा दिवस बर निवांत होता आणि परत पाच ला आल्यावर चालू
हा ह मग ते तेवढं करणार शाळेत आल्यानंतर दिवस
होय पण इतक्या आता सुट्टी ते तेवढं त्यांनी न नुसत डोका अस हे सोडलेलं
हा, हा, हा ते पोरात कसे सुट्ट्या म्हणतात आणि बाहेर गेले त्याने म जास्तच करून दाखवत
हा तेच की
हम्म पोरं, पोरं एकत्र आले की आणि
दंगाच की नुसतं याला ओरडायचं क तेला ओरडायचं सगळे पाहुण्यांची वगैरे मुलं आलेली ते एकत्र पण त्यात कोणाला ओरडायच आणि कुणाला नाही मुला आहेत दंगा करणार पण ते आत्तीच करतात असा आहे ते
हो ऐकतच नाही त शेवटी मारल्याशिवाय मी ऐक
होय पण किती ओरडून ओरडून किती ओरडायचं ते पण लिमिट आहे ना
हो त्यांना आता काही समजत नाही अजून त्यांचं वय आहे वय अजून तेवढं हेवा आहे आणि त्यांना ना
समजून घ्या पाहिजे कुठं आहे काय ते ओरड दंगा करालोय काय नाही ते आपलं अल्लळ ह्याच्यात अस
मोठं होईल तसं त्यांना समजणार आता पुढच्या वर्षी बघा तुमचा मुलगा एवढा दंगा नाही करणार
हा तेच की
होय आता ह्या वर्षी केलं तेवढं नाही पुढच्या वर्षी करत तो होय हम्म
उलट बालपण आहे तोवर हे व्हायला पाहिजे नंतर काही एकदा बालपण गेले की येत नाही पण लई पण दंगा आ ते दुसऱ्यांना पण सहन होत नाही समोरच्याला असं होतंय ह
होय जाऊदे आ
मुलांच काय होय जस हे होईल तस चालतय करते घ्या परत हा ठीक आहे
हा चालतय ठेवा